हॅलो हा आवाज येतं की हम् काय चालेय हॅलो जेव जेवण वगैरे झालं
हो हो झाले की
हा झालं बघा आणि काय चाललंय काय नाही बघा कोण कोण असते घरी वगैरे
घरी असतं मी माझं मम्मी पप्पा दोन भाऊ
हा हा हा मग काय कॉलेज करताय की काय मी जॉब नाही मी पण घरीच असते हा हा घरीच असते एक मुलगी आहे मला ह त्यामुळे हो पहिला करत होते दीड वर्षाचे आहे आता हा हम्म ह हम् हा हा हा हम्म हा हा हा मग आज काहीतर सुट्टी वगैरे असेल हॉलिडे सॅटर्डे ते संडे असते काय हा हा ह होय तिकडे काय पाऊस वगैरे पडलाय काय हा हा होय आता सुरू होणार ना पाऊस आता हो हा हा
तुच्याकडे ता पाऊस.
पाऊस आता काल तर होता आज तर नाइ हाय, आज ते काय क्लायमेटच तस झालंय पावसाच्या टाईपच आता आ
पावसाळा.
होय.
काय तर घराला
हा आता पावसाळा सु सुरू झालंय त्यामुळे काय आणि आता तर काय सगळं क्लायम्याट बदलते, उन्हाळ्यामध्ये पाऊस पावसामध्ये उन्हाळा असं काय जस असेल तस. काय म्हणला? तुमचा आवाज हाय ना तो क्लिअर येत नाइ याय म्हणजे असं हा बोला की हा आता येतोय बघ. हा हा.
बाकी. जेवण वैगरे झालं.
जेवण वगैरे झालं सगळं आवरलं चालू हाय बघा. आता मुलगी आहे ती झोपाल्या ते मुलगीला सगळं बघत सगळं हँडल करत मग सगळ्या गोष्टी करायला लागत्यात, आता थोड्या थोड्या वर्षाने आता ती जाईल आता शाळेला वगैरे ते आणि तिचं आणि ते वेगळ टाय हे होईल हो.
शाळेत गेले की काय नसते सोडा मुला
होय मुलांच काय नसतय शाळेत गेले की एकदा आता समजस पर्यंत एक दोन तीन वर्षाची होइस पर्यंत तस आहेच. अस हाय हा बोलते की आता थोडं स्पष्ट आता एक दोन वर्षा पर्यत सगळं स्पष्ट तू बोल ते.
हम्म छान चांगलाय हम्म नाव काय मुलगीच?
नाव अयोध्या. अयोध्या अयोध्या ठेवलय होय अयोध्या नाव ठेवलंय. मुलगी लय हुशार हाय आता काय नं मुली हुशारच असतात ओ. मुलांपेक्षा जरा मुली हुशारच असत्यात, पहिल्यापासूनच हुशारच असत्यात. त्यांना काय असं म्हणजे हे करायला लागत नाइ मला काय तिला एवढं असं शिकवाय लागत ना नाई की असं म्हणजे सगळं आपण ज्या गोष् ती बघते ना ती तशी करतेच असं झालय, त्यामुळे एवढं असं की काय बाबा शिकवाय लागत मुलींना होय मुलासनी शिक होय लागत्यात एककांच तर अं मुलं वगैरे असतात ते म्हणजे किती दोन वर्षाची होऊ देत अडीच वर्षाची होऊ देत तरी अजून बोलत नाइत एक एक शब्द
नाइ नाइ ह आहेत आहेत भरपूर हाइत तशा कारण भरपूर झाल्यात. मुलींना तसं नाइ मुलीना सं अ आटोमॅटिक शिकल
होय होय अटोमॅटिक सगळ शिकतात मुली.
घरचा असो बाहेरचा असो कोणताही असो
हा हो हो अभ्यास अस सगळं शिकतात ते आणि हुशार पण असतात ओ. एवढं काय टेन्शन घेण्याच काय नाही आ हो आता सगळे होतील आता सगळ वगैरे सन वगरे चालू आता पुढच्या महिन्यापासून
हो एकदा आणि सण चालू झाले की आणि ते सण घरातलं
घरातलं होय सगळं कराय सगळ सगळं आवरून सगळं बघायला लागते आणि सगळं काय आहे एकदा लग्न झाले की ह सगळ्या गोष्टी म लेडीज अडकतच जात होय अडकत जात्यात बाहेर आता येतच नाही मी पण करत होते लग्ना दोगर वगैरे जॉब पण आता मुलगी झाल्यापासन मी नाहीच करत बंदच केले कारण जातच येत नाही ना बाहेर आ मी अकाउंटिंगचा करत होते
अच्छा अच्छा
होत होते
हम्म
आपलं पीसीवरर वगैरे होता जॉब बाकी काय आपलं रेग्युलर यायचं सकाळी जायचं दहा ला दुपारी लंच टाईम असणार संध्याका काही सहा साडे सहाला यायचं हे जरुरी कारण काय आपलं लग्न वगैरे झालं नसत आपल्याला काय जेवण करायचं असतय का काय करयच असतय त्या मूळ निवांत त्यामुळं मग हा महेरचा सगळं सपोर्ट असतो आणि कस आपण आपल्या आई याईच्या अदोगर आपल्या सगळं तयार करून ठेवलेल्या असत त्यामुळे काय विषय नाही तस आपलं सासरी इकड आलं, की जबाबदारी पडत्यात. त्यामध्ये जबाबदारीचा पण विषय नाही, पण लहान मुल झालं की कायच करता येत नाही अस हाय, करता येत नाही. अस हाय एक तरी असं व्यक्ती लाग ते किती म्हणजे लहान मुलांना सांभाळायला वगै वगैरे लागतेच ते अस होय. आणि ते राहायला पण पाहिजे ओ असं पण हाय, लक्ष द्यायला पाहिजे. आणि आता तर एवढी आजकालची मुलं एवढी हे झालेत ना, खूपच म्हणजे बोलायचं काम नाही. लय म्हणजे पहिल्याच्या काळापेक्षा तशी आतााची मुलं, लय हे आहेत आणि म्हणजे एवढं स्मार्ट हा हुशार पण आहेत. आणि ऍक्टिवे ऍक्टिव एवढे असतात की काय बोलायचं नाही पहिला कसं होत, शांत होतीत, एका ठिकाणी बसत होतीत, खेळत होतीत, आता नाही एका ठिकाणी आपण जरी एक खेळण दिलं तरी ते नाहीच, पुढं ते जाणारच काय हे नाही. आणि आपल्याला कळत पण नाही, ती कधी इथून तिकडे गेलीत ते,
हो,
मग कॉलेज वगैरे, काय करताय की जॉबच करताय.
नाही कॉलेज झालयं. जॉब करते अस
हा हा हा एज्युकेशन कंपल्टि झालयं का? बिकाॅम झालयं ह् हा हा
तुमच कधी झालयं, एज्युकेशन
माझं एज्युकेशन बीकॉमच झालंय. त्यानंतर मी लग्न केले त्यामुळे आता काय ते एज्युकेशनच काय, नाहीच, आता काय मी पुढे काय हेच केलं नाइ ना घरातच मग अकाउंटिंग वगैरे ते तेवढं मी बाकीचे कोर्स वगैरे केलेले अकाउंटिंग वगैरे, टॅली तेन शिकलेल होते त्यामुळे काय विषय नाइ. त्यामुळे ते जॉब वगैरे बघितला त्यानंतर लग्न झाला
हा अकाउंटिंग झालंय म्हटल्यावर म तुम्ही अकाउंटिंगची कामं वगैरे प
हा होय घरी घेऊ शकते ना ते होय, आता स्कोप पण ओ अकाउंटिंगला म्हणजे हाय होय भरपूर आहे भरपूरय. मी लग्नानंतर ट्राय केलतो दोन तीन महिने आणि ते काय म्हणजे कसं जा लोड द्यायला लागलीत ना कामाचा म्हणज जे आपल्या ह्याच्यापेक्षा पण येतय ते म्हणून ना पूर्ण माझ्यावरच सगळं, म्हणजे दोन व्यक्तीचं तीन व्यक्तीचं काम मीच करायलाले त्यामुळे मला ते जास्तच लोड हा मग येतोय म्हणून मी दोन दिवस शिकले ना की करायचं हा बाबा येते मला अकाउंटिंग वगैरे इथ सात वर्षाचा एक्पिरियन्स वगैेरे होता मग ते काय कराय लागले दो दिवसात ही शिकले वगैरे ते मग एवढा लोड व्यायला की दोन व्यक्ती म्हणजे करतील माझ्या ह्याच्या खाली असं त्यानी मलाच काम द्यायला लागले मग मी आता ते म्हणलं आणि एकतर घरी म्हटलं लेट सोडायला एक तर पहिला लग्न झालेय त्याच्यामध्ये पण घरी सोडताय लेट साडेसात वाजायला लागले घरी जायला. त्यामुळे मग मी बंदच केलं. हा मग काय त्यांच होत माहितय काय की पहिल्या तुम्ही सकाळी लवकर या नऊ ला नऊला या एक तर दोन तास सुट्टी देत होते दोन ते तीन आपलं सॉरी एक ते तीन देत हुती सुट्टी जेऊन लंच टाईम ला पण येत येण्या जान्यात माझं एवढं ट्रॅव्हलिंग मध पंधरा वीस मिनिट जात होते. येण्याचं म्हणजे याय रिटर्न जायला पंधरा मिनिटे ग त्यामुळे ते मी बंद केलं म्हणलं तिने एवढे पाठीमाग लागलेले या या म्हून नाही म्हणले मी खूपच लोड आहे म्हणलं कामाचा
दोन तीन व्यक्तीच हा एक व्यक्ती काम करायला राहिले की मग त्यानी जास्तच लावत घरा
जे ज्यांना येत नाही त्यांना एवढं काय फोर्स करत नाही पण येते ना जमते ना मग दोन दोन त्या पण दोन हे क म्हणजे टॅली पण सांभाळायचं दुसर त्यांचं हो हे होतं ऑपरेटर ते पण सांभाळायचं त्यामुळे म्हणलं राहू दे म्हणलं मी आणि विषय काय की लवकर पण सोडे ना साडे सात आठ अस वाजायला लाग त्यामुळे म्हणले की राहू दे म्हणलं सर कारण आपण एक्सपिरियन्स घ्यायला वगैरे जातोय पण कसं लोक पप्पासनी वाटतेय गरज आहे बाबा आपल्याला हा आपल्याला त्यांना वाटतं की गरजच आहे आपल्याला त्यामुळे म्हणलं राहू दे म्हणलं हो ते तर आहेच. बसून म्हणजे ना अखेरच्या वाटायचं एकदम मी उभारून एक फक्त बिल मारायला तेवढंच बसायचं नाही तर उभारून वगैरे काय तर मटेरियल वगैरे द्यायच अस की सगळं उभारूनच द्यायचं कस्टमरांना असं होत हो ते लोड वगैरे व्यायला लागलंय त्यामुळे राहू दे बोल अस
वगैरे पण तसच असतात जॉबचे सगळ
तुम्ही जे करताय त्याच्यामध्ये पण तसच असणार कॉलिंगला आहे ना तुम्ही?
तर ऑनलाईन सगळं दाखलं वगैरे मारायचं आपल्या माई सेवा केंद्र आहे ना
हा हा हा हा हा हा त्यामध्ये होय तुम्ही हा हा हा मग काय त्याच्यामध्ये पण तेच आहे आणि एकदा जर त्याच्यामध्ये गर्दी वगैरे झाली तर खूपच ताप होतय ते होय भरपूर आहे ते पण म्हणतोय खर जे काय ऑनलाइन काम असेल ते पण खूप हे हार्ड असता ओ
चालेल मग करते तुम्हाला परत मग फोन चालेल ओके ओके.